हॅलो हा ताई.
काय चालं?
काय नाही तुमचं.
मजेत.
हम्म.
त बसलेलं म्हंटलं करू काम आज पूर्ण.
अच्छा.
काय बाकी काय म्हणतं वातावरण वगैरे?
अ छान आहे इकडे सध्या वेदर
हा सगळीकडे झाल वाटत स्टार्ट आता पाऊस.
हो.
त्याच्यामुळे काय होवून गेलं ते वातावरणामुळे मोबाईल कनेक्शनवर पण परिणाम झाला आता अ हं हं.
अ हं हं हो.
नेटवर्क वगैरे त्याच्यावर नेटच चालत नाही आता सो अस मेल ते नाही चाललं म्हणजे मग आपलं मन नाही लागत अ हं.
अ हं हा मध्येच नेटवर्कचा इश्यू वगैरे पण ये होय, तर कॉल पण कट होतात असंही होतय.
हो ते पण आणि अ काही आपण बघायला गेलो म्हणजे काय आता बाहेरच्या बातम्या म्हटल्या तर आपल्याला सगळं मोबाईलवरच दिसत आता
हो आणि बर्याच सगळ म्हणजे प्रत्येकाच जनरली आता मोबाईलवरच
हम्म हम्म हम्म ते आता घरी बसून पण जर इंस्टाग्राम आपण म्हणतो बातम्या पण मग इंस्टाग्रामर आपण सगळं सगं त्याच्यावर कुठे काय झालं? काय ना ते मी न्यूज चॅनल फॉलो केलेलंयं ना. त्याच्यावर तर कुठल्या कुठल्या बात म लगेंच त्या त्याच्यावर त्या आले जात म्हणजे बसल्या बसल्या ते आपण कि बाबा इकडे झालं हा मग तेच ते इंस्टाग्राम आता एक घरगुती चॅनलचं झालाय जसं नाही का? हं हं हं नाई ग मी घरात त काही प्रॉब्लेम वगैरे असले का त्याच्यावर टाकणार लोक किंवा आपल्या ब फॅमिली मध्ये काही झालं का त्याच्यावर टाकणार.
हा आता लिटरली तर भांडणाचे व्हिडिओ टाकतात ते फार चुकीचंयं.
म तेच म्हणते मी की सोशल मीडिया म्हटलं ना आता एक घरातलं ज जसं काहीतरी त्यांच ते हक्काचं चॅनल झालंय.
हं हं पब्लिसिटी मिळवतात ईथे कशाच्याही माध्यमातनं.
ते पण पण आता कसं बघा एखादी अ एखादी बाई असली तिला अस घरात काहीतरी प्रॉब्लेम असला मग तिला अस ती दोन ठिक कानी सांगणार आजूबाजूला किंवा आपल्या फॅमिलीत वगैरे तिचं कोणी ऐकत नाही तिकडे. मग तिज्याकडे शेवटचा ऑप्शन काय? ति ऑन अ लाईव्ह करते बघा लाईव्ह व्हिडिओ वगैरे करून ते त्याच्यावर टाकते ती तिला असं वाटत की इथे तरी आपल्याला कोणीतरी मदत करणार किंवा आपलं ऐकून घेईल कोणी
अ व्ह्यूज मिळतील जरा सिंपती मिळेल असं वाटतं महिलांना.
हॅलो
हॅलो
ह त तिला असं ये एक की बाबा इकडे कोणीतरी ऐकून घेत आणि ऐकतात लोक आणि मदत सुद्धा करतात की बाबा मला तुम्ही एखादा व्हिडिओ टाकला ना त्या च्याखाली लगेच कमेंट येते लोकांची. कि ताई काही अ तुम्हाला हेल्प पाहिजे असल सांगा आम्ही करू हेे ते असं तसं नाही का?
हा तस मदतही होत असेल म्हणा इन्स्टाग्राम
हो शंभर टक्के होती ना पैसे मिळतात त्याच्याने लोक आता तुम्ही आपण म्हणतो कि लोक विडिओ वगैरे टाकता पण, ते पैसे मिळतात त्याच्यातून.
हो म्हणजे इन्कम सोर्स पण एक चालू होतो सगळ्यांचा आणि कायम पण
तुम्ही नाही आता जर घरात बसून जर तुम्हाला आता ज बाहेर जाणं शक नाही किंवा जमतच नाहीये लहान मुलांमुळे केव्हा फॅमिलीमुळे तुम्ही इं्स्टाग्राम ते एक असं माध्यम आहे कि तिथून तुम्ही आपल्या काहीतरी प्रोडक्टार टिंग करू शकणार किंवा दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू शकणार ते ते वि कता कसं येईल त्याच्यातून तुम्ही ऍडव्हटाइज करणार शंभर टक्के त्याच्या तुन म्हणजे होतंच मार्केटिंग होत त्याच्यातून डायरेक्ट नाही सोशल मीडिया म्हणजे चांगला प्लॅटफॉर्म बनेये
होओ म्हणजे आपल्या घेण्यावर पण आहे हा चुकीचा उपयोगही केला जातो आपण का काय घेतो त्याच्यावर हे महत्वाचं आहे तस लहान मुलांनी बघितलं तर ते चुकीचंही ठरू शकत
हम बरोबर हम तेच म्हणले ना मी आता व्हिडिओ म लोक असं काय काय टाकायला लागले ते लहानपोरांना दाखवूनही द्या असे हे वाटत नाही ना आता
हो फोन मुलांच्या हातात नको वाटतो द्यायला खरंच त्या गोष्टीमुळे
जे आपण म्हणतो क चांगल्या गोष्टी आपण त्याच्यातून बतो पण त्याच्यामध्ये काही का बायका व्हीडीओ वगैरे टाकतात कि ते आपण म्हणजे समोर ओपन करू शकत हीहीही
सह हा ते आहे पब्लिक प्लेसमध्येध्ये खरंच इं्स्टाग्राम तो पणच करायला नको भीती वाटते कधी कधी
हो ते आता आपला आता ठीक नवरा बायक तुम्ही आम्हाला माहिती आहे तुम्ही करत नवरा बायक पण मग ते पब्लिक प्लेसमध्येध्ये हे आता तुम्ही ते प्रसारच करताय ना तुमच्या त्या गोष्टीचा
हो
ते असं काहीतरी हे होण कनेक्ट होणं जवळ येण हे आता आपल्याला बरोबर नाही वाटत ते इतर तुमला अस आपण बघूत
आणि लोक पण आपल्याला पण ज जज करतील कि बघा हे काय बघता
हा मग तेच म्हणते मी कि आपल्या लगेच ते की बाबा ही अशीच दिसते का ही असा व्हिडिओ बघत येई किंवा काय मेरे लोक पण आ ता ते एकदम इझी वाटायला लागलय आन काहीचं नाही कशे विडिओ कुठे काही नाही मी एक नॉर्मल एक अ मुलगी होती ती तिची व्हिडिओ मी आधी बघायची पूर्ण फुल कपड्यां मध्ये वगैरे टाकायचे हो ना खूप छान म्हजे त्याच ते एक्सप्रेशन वगैरे गाणं वगैरे म्हणणं हे ते ऍक्टिंग विकटिंग खूप छान होती मग ती बघायची मी मग नंतर वढ जमलं नाही प्रेग्न्सी मुळे मग नंतर नंतर जेव्हा ते परत ती यायलाी देन अक्षरशात येई तिच ते अंडर गारमेंट् वर आता व्हिडिओ टाकते
बापरे वूज मिळवण्यासाठी कुठे
बरोबर बरोबर तिला आता त्याच्यापासून काहीच ते पैसे मिळतच ना किंवा लाईक हे ते सबस्क्राईबर काय फॉलोवर्स वगैरे मिळत असणार त्याच्यामुळे तिने ते तिचं वालं हो सगळं बदलूनच म्हटलं बाप रे कस होत काय झालं मिन कीचे फॉलोवर्स वाढून त्याच्यात
ह ह आणि असच काहीतरी कंटेंट टाकलं की लोकही फॉलो करतात
मग लोकांना काय आता यंग पोरांच्या हातात जस मोबाईल असतो त्याच्यामुळे अस असं काहीतरी घड ब घेतलं ल लगेच लाईक करतील मुलं बरोबर की नाही यंग प यंग मुलांच काय एज तेच असत त्यांचा आता ते विचार करण्याची पद्धतीच असते त्याच्यामुळे अंग याजमध्येध्ये आपण काही त्यांना थांबवू शकत नाही पण कुठे काय बघणार काय नाही आपण थोडी प्रत्येकवस लक्ष ठेवू शकतो
हो पण मला असं वाटत की इनस्टा ्राम कुठेतरी निर्बंध आणले पाहिजे अशा कंटेंट व जे अस खराब कंटेंट आहे किंवा मग ते असं जे अकाउंट्स अडल्ट आहेत त्यांच्यावरच दिसू द्या किंवा म्हणजे काहीतरी आलं पाहिजे त्याच्यावरही सिक्युरिटी झाल्या जसा एखाद्या मोठी येण्याआधीच सेन्सर बोर्ड तो मुूवी बघत तो पास करत की हा हा जाण्याच्या लाक बाहेर तस काहीतरी व्हिडओ पण
हम्म आता काय पण विचित्र वगैरे विचित्र विचार लोकांना काय होऊन गेलं पब्लिसिटी होण्यासाठी लोकांना तेच पाहिचं आहे ना आता
हो आणि कसं इन्कम सोर्स जनरेट होत तो पण आपल्या सारख नाही काही हजार नाही लाखात लगेच त्यांना पैसे मिळ
हम्म बापरे लाख म्हणजे मग आता तुम्ही जन्मापासून बाळ जर घरात आलं तर त्याोतचे व्हिडिओ टाक टाक सुरवात करतात लोकात इंस्टाग्रामवर बरोबर कि नाही जन्मापासून तर म्हणज चालायला लागलं खायला लागलं ते कस पळत कस काय करतो काय सगळ त्याचे क्रिएटिव्हटी काय करतो एक्टिवि्हटी वगैरे सगं त्याच्या टाकत
अ हा
फक्त ते टॉयलेट वॉशरूमच टाकायचं राहिलं आता डस
ते आता असं बाकी पण काही ह प्रथा ोंडाचा महिना पहि एवढं सेलिब्रेट करत नव्हतं ते एकाच बघून दुसरं दुसऱ्याच बघून तिसरं सगळेच ते करतात त्यांचे व्हिडिओ
त हेवा दवा झालाय तो आता नाही का
ने एवढं केलं तरु मी अजून मोठं
हम ते पण आहे पण मग आता ठीक ज्यांची परिस्थिती होती त्यांनी केलं हे ज्यांची परिस्थिच नाही बापाला दोन तीन तीन चार चार मुली असतील त्यांनी कस व क ब्र ठीकल मुली समज ती मुलीच नसणार त्यां मुलं पण असतील सोबत त्यांच्यासाठी वेगळे कपडे घ्यायचं किंवा काय खर्चच झाला ना आम्ही तर केलाच नाही ते सेलिब्रेशन नाही घ
अच्छा
पूर्वी आपण कधी केलं नाही, आताच काही याच त्याच बघून करत बसायचं हा ठीक आहे आपल्याला वा ते आपण बेले वगैर त्याच्यात वाढवतो बघा थोडंफार आईने कपड्यांना एकैर पैसे दिले म मग कायतरी त्याच शूटिंग करायचं ते मोबाईल व टाकत बसायचं म्हटलं होते का म मारन हो तिकडे कोण तयारी वेर करत बस सऱ्यां ते हे करायचं ते देखावा. हं हं
हं हं बरोबर आहे ना
लोकांसाठी काय केलं काये नाही मनजे लोक पणा दक विची काय गरज नाही आहे ना
ते करतात ठेवे दावे तरी लोक खर्च बऱ्याच प्रमाणात जातो आणि मी इथं कुठेतरी ऐकलं बऱ्याच सासवा का नाय का म्हणजे त्याच्यानंतर काही मुलींच म्हण कि कमेंट वगैरे वाचले होते कि सासवानच आता सुरु झा झालंय की बघा शे हजारच्या ससुनेला तर असं मिळाल आपल्या घरी काहीच नाही अजून असही त्यामध्ये सुरू सुरु होऊन ग पे
जे भेदभाव सुरून जातात लगेच मग ते टॉर्चर वगैरे करायचंणं सुरून जात काही ठिकाणी काही काय शिक्षित शिक्षित होतं का सगळ्या
ह.
हम् अशिक्षित असल्यामुळे ते विचार करणार शंभर टक्के. ते बाबा त्यांच्या घरात एवढा एवढा आला आपल्या घरात आलंच नाही म्हगहिझ्या आई वडिलांनी काय दिलं किंवा काय नाही असेल अस नाही का?
हम्.
शंभर टक्के मग ते भेदभाव होणार त्या गोष्टींचा आणि मग ते त्रास होतो आपल्याला त्याचा हे लोकांना कळत नाही ना आपण कुठून कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजे, आणि किती गोष्टी सोडल्या पाहिजे.
बरोबर आहे ना.
हॅलो.
हॅलो हा ताई.
तेच म्हणजे सोशल मीडियाचं म्हंटलं ना तर आहे चांगला उपयोग पण त्याचा
हा म्हणजे घेण्यावर बेसिकली आपल्या आपण आपण काय विचार ठेवतो त्याबद्दल आपण चांगल्या गोष्टी त्यात नोटीस करतो किंवा एक
बरोबर बरोबर. चालेल अ करू मी ताई हॅलो हो छान वाटलं तुमच्याशी बोलून हो.
मलाही बाय बाय.